हा बोला.
उद्या लावतो आता बाहेर हाय.
माय तुम्हाला सदा सदाच खोटं बाईन लागती.
मोको भाजी लागत नाहीच गो काय भाजी लाग.
मग तुम्हाला आणता नाही येत का?
ईकत द्या ना तर ईकत द्या ना. अरे ईकत द्या आम्ही तू तुम्हाला हजार द्यु. हा द्या भाजी. आम्ही ना यक जोडी. ही दहा रूपयला भाजी हाय हा मग दोन गड्डया द्या. मग आहे ना जगन्याच सुख. हा नाही मी स्वरा दिदीला पाठवून देतो एक रुपाय.
काय काय नंदाबाई
हाई बसलो ना.
हा का?
भाजी का तुमच्याकडे काय भाजी केली.
आम्ही का बटा.
वर ए मागून वा काळचई.
हा का कारा ग.
वाता कले तुमचं काय चालू हेय काही नाही बसलो.
स्वरा दिदी काय करतीये.
अभ्यास करती आभ्यास करती अन रुपी. बाळ झोकत्यो रें जी.
हो का स्वयंपाक नाही करत का ती
तुम्ही काय आणलं नाही आमच्या बाळाला.. तुम्ही तुम्ही काही आणल नाही आमच्या बाळा पाहिना. आता रोज काय येतो आम्ही खाय आता ये आणल का नाही मग... ये आणल का नाही मंग
आम्हाला टेमच राहत नाही.
हाव का हा न आम्ही काय आणा मग काय देताल केलतो आम्ही.
हा काल मिरच्यात तोरड्या वीस किलो
आम्ही सहा किलो सहा नाही अ दहा किलो ध्यानात बी राहत नाही बाई माझ्या काय जाऊ द्या
हा का
अद्रक चांगली आहे का उद्रक चांगली आहे का हम
हा चांगली आहे ती बी जराशी जराशी चालली सोडून
आम्ही ना जवळ लोक उगत नाही तरी लावतोय ज अ आ तवा लोक ना आमच्याच्यावळ पा बाणीस टा.. ठीक आहे करती मंग
हा करा मग